ह हॅलो
पताई
हो येतो येत
नमस्कार हो नमस्कार नमस्कार आवरवरले कामा
हो झालंय आताच्या काम झाले आता चहा पाणीचा वेळ चालू होईल आता हम्म
वर लागतात चहा पाणी वगैरेच नाही ग
तेच ना
हो आपले लवकर तर का हो ठीक आहे आ आजी बाबा वगैरे सगळे व्यवस्थित हे. हम् साईज.
आमचे बी चांगले आहेत, आई वडील कसे आहेत आपले?
मस्त. तुमचे?
आता जाणार आहे ते फिरायला
हो हो
पंढरपूरला जायचं म्हणताय
हो हो हो हा आषाढी आली ना, आषाढी कार्तिकी आली ना आता, जवळच. एकादशीला खूप मोठ एखादा सोचते आई वडलांचं पण त्याच्यात अस आनंद असतो पांडुरंग मध्ये त्यांना बहुत छंद असतो ताई, हम्म अशा एकदा आईवडील खूप करता हो मुला मुलींसाठी.
नाही ते तर बापरे, जीवाचं रान करून टाकतात ताई ते
हो खूप खूप आपल्यासाठी खूप धडपड करतात स्वतःला चप्पल नसली तर चालेल पण मग आपल्या मुलांना सगळं पाहिजे हो, आईवडील करता मुलां मुलीच
पहिल्यापासून बारीक बारीक बारीक बारीक सगळं जमवून ठेवतात ते मुलांसाठी मुलींसाठी. जाउदे, माझ्या मुलीला चांगलं घर मिळायला पाहिली तिच्यासाठी दोन पैसे कर्ज का असेना, नंतर फेडून घेईल. जीव लावून तिला ही वस्तू देऊ ती वस्तू देऊ
हो तिच्यासाठी खूप, ठोपणार असलेले का? तिला थोडं लागलं तरी आई
एक दोन दिवस कधी फोन बी नाही केला तर हा मग तू का इतकी कामामध्ये बिझी होऊन गेली फोन बी नाही करत
हा शेवटे आई वडीलच ते जीव लावतात त्यांनाच माया वगैरे येते
तेच ना
एक दिवस कॉलिंग नाही झाला तरी बापरे किती संसारात बिझी झाला डायरेक्ट असा शब्द निघताना छत्र हो आईच तर विचारूच नका आई तर इतकं म्हणजे तिच्या बोलायला बोलल्याला शब्द पण कमी पडतील करती ती आपल्यासाठी
तेच ना
एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये धावपळ करत असत नी पण तिला हे करायचं तिला कुर्ड्या द्यायच्या तिला पापड द्यायचे सारखं मुलीसाठी ते
सगळ ती सहण करू शकते आईस सहण शक्ती तिच्या जवळ दिली भगवंतांनी ती बोलणी बी सहन करून घेतली ते
हो
आणि परत अजून हो हो सगळ्यांना सांभाळून पण घेते
खूप खूप आणि खूप प्रॉब्लेमला पण फेस जात ते खूप
इकडे काही देत तर तिकडे सांगत नाही आणि आपल्याला सांगते की त्यांना काही सांगू नको तुझे बाबा बोलतील तुझे बाबा बोलतील त्यांना काही माहिती पडायला नाही पाहिजे मी तुला गुपच्छुप देऊन देईन असं नाही असं बर असं विचार ह विचार बी आणि सुचवायचा प्रयत्न बी बरोबर करते त
हो बरोबर करते आई
हम्म
पण तीच देत आहे सामोरे पण ते जायला लावते कसं जायचं कोणत्या प्रसंगणात कसं पुढं वगैरे जायचं वेळ कशी आली कशी काढायचे तू हां मग थोडी शिवचा निघून जाईल येथील चांगले दिवस ह खूप असं सपोर्ट
आणि मुलगी ज मुलगी जर सासरी गेले राहिले ना
हो हो
तर काही प्रॉब्लेम असतातात तिचे तिचे काही ना काही कशावरून माणसावरूनून याने देराणी जव
हो
असे मग तेी आई सांगते जाऊ दे बाई त्यांना बोलू द्यायचं तू बोलायचं नाही जास्त लक्ष नाही द्यायचं हो हो सांगायचं
हम् प्रत्येकाला प्रत्यउत्तर नाही करत बसायचं
ह असं तिच संस्कार वगैरेच मुलांना चांगलंच तेेत राहते ती
हो चांगलेच देते संस्कार वगैरे मुलांना चांगलं सांगते जाऊद एखादी गोष्ट कमी पडली असेल जाऊते आज न उद्या होईल जाऊ नक टेन्शन घेऊ आ पाठिंबा द्यायला पण खूप पक्क असते
त्यांना समजेल बरोबर ब बर तुझ्या माणसाला समजेल बरोबर दिसेल बरोबर जाऊ दे करू दे त्यांना घेऊ दे असं दीर जेट मुलं असतात नानांचे मुलं अस घेऊ द्यायचा त्यांच त्यांच्या मनासारखं करू द्याच तू काही बोलत नको जाऊ असं एक गोष्ट आपली माईनमेन प्रत्येकाच्या संसारात असं चालूच असतं
हो प्रत्येकाच्या चालू असत
आपण आयला ती सगळं जाऊन व्यक्त करतो गेल्यानंतर ती राम कहाणी चालूच असते आपली. पण मग आई सांगते जाऊ दे बाई जाऊ दे तूज्याशी चांगलं वागतात ना, मग ते नंतर ते त्यांना त्यां जेव्हा ते बोलतील वगैरे समजेल त्यांना मग तेव्हा ते त्यांच बरोबर डोळे फुगडतील त्यांच्या नंतर तो काही बोलायचा नाही जाऊ दे
नाही बो काय बोघायचं नाही
ह ह आणि आई आपल्याला असशी असते की सहनशक्ती बी देते, बुद्धी पण देते आणि सामोरून बी घेते अजून
खूप खूप परत फॅमिलीमध्ये ते बहिणी वगैरे जर असले बी जाऊ दे माझे सुनाला असं आहे ततस आता दिवस हे वगैरे ती आपली बाजू पण घेत ते आणि सोनाचे पण घेते असं काही नाही का भेदभव करत
नाही नाही नाही ना दोघ इंजबाजू सेफ ठेवते
ती म्हणते जाऊ दे जशी ती माझी मुलगी तशी तू माझी मुलगी होती. तशी ती पण माझी मुलगीच आहे, पण काय? ठिकाणी असं झालेल आहे का सुनांना म्हणजे सुनेसारखंच ठेवलं जात मुलींसारखं नाही हो भरपूर ठिकाणी असं होतय सून सून म्हणजेच हम् क्वचित म्हणजे ज्यांना जाणीव हाय ते आईसारखं तर प्रेम देताच हो ज्यांना नाहीय ना ते टॅक्स सुनेला स्क्रिक्ट करत
हो असं नाही करायचं ना मग हम् आणि एक गोष्ट हे जी जर सरांना सुनांना स्ट्रीक केलं तर मुलगीने आईला बोल लायला पाहिजे
हो नाही
तशी तिला पण मन मोकळं ठेव द्यायच ठेवु तिला पण कुठे जाऊ द्याय या तिची इच्छा असते कुठे देवधरम मंदिरात जायची कुठे कीर्तनाला जायची कुठे सिनेमाला जायची तिला पण तस जाऊ दे मला जस म्हणजे आता ड्रेस घालतात मुली जस अ ड्रेस घालतात गाऊन घालतात रात्री नाईट ला तर तिला पण घालू द्यायचं तिच्या मनासारखं तू वाग तू बरोबर तुला तिच्या जवळ राहायचंय तर मग ती पण तुझ्या मनासारखं वागेल.
हो अ काय ना तेे कळत नाही काही म्हणत नाही आमचं घर आहे, आम्ही जसं सांगू तसच तुम्ही वागायचं, आम्ही जे म्हटलं तेच करायचं, असं भरपूर ठिकाणी आहे
हो ते तर भरपूर ठिकाणी बरोबर आहे पण, आता योग जस बदलतात तसं आपल्याला बी बदलावं लागत.
काही लोक तर नाही बदलते, काही लोकांची तर परंपरा आहे म्हणत, आमची परंपरा आहे. तुम्ही बांगड्याच घालात, मग्मी असच करा तुम्ही तसच करा आमच्या सासूने असं केलं होतं तुम्ही पण तसच वागत चला असं सध्या खूप चालगरी
आता माझ्या मम्मीकडे बी मी जाते ना त आई तिला जाऊ द्यायचं करू द्यायचं थोडा थोडा बदल दिसतोय तिच्यात आता आणि नंतर आपण किती दिवस आठ दिवस पंधरा दिवस
हो आ
नंतर तर बिचारा ते राहतातच त्यांच्या जवळ तेच त्यांना जेवण खालतात खाऊबिऊ घालतात चहा पाणी देतात मग त्यांच्याशी असं वागायला काय गरज आपल्याला आपण जर मुलगी असून त्यांच्या घरी गेलो आपण बी व्यवस्थित त्या सुनांशी व्यवस्थित वागलं तर ते बी आरामात आपल्या आई वडिलांना छान ठेवतील ना
हो मग खूप छान ठेवते ल मात
आई आणि आई वडिलांनी बी थोडं समजून घ्यायचं जाऊ दे बी सोळभण करत राहायचं असं आता समर्थांच्या बैठकमध्ये तसच सांगतात अं
हो समर्थांच्या बैठक मध्ये सांगत हो
आपलं ना हे थोडस मन संताप हा ताब्यामध्ये आणायचा थोडा संताप कोणी बोलले केल्या क संताप नाही करायचा थोडं स्ट्रगल पाहिजेल माणसामध्ये
पाहिजे पाहि
समोरचावाला काहीतरी बोलत असला तर त्याच्या मागे का एक कारण असतं पण आपल्याला ते माहित नसतं आपण घरातच असतो ते कारण नंतर आपल्याला समजतं की हे काग्र संताप करत होतो तेच
ते पण हायच हो हो बोला
ते कारण नंतर आपल्याला समजत केळ बोलत होते व असंतावामध्ये
हो
तोपर्यंत चूप चुप राहायच नंतर त्यांच्यावर समजून बरोबर बोलून मग उत्तर काढायचं की असं का करत होते त्याच्यामुळे वादिवाद बी होत नाही
हम्म
आणि आपण बोललो काही तर ते मग तिकडचेच काही बोलतात संताप म त्याच्यामुळे जास्त वादिवाद होत ब असतो
हो वा तर खूप होत सध्या तर खूप
आणि बिचारे आई वडील सापडून जातात त्याच्यामध्ये अजून त्यांनी काही केलेलंच नसतं
हो मुला मुलींच्या भांडणामध्ये आई वडिलांचाच त हो
अ अशी गोष्ट आहे ती
हो
चालेल ताई म धन्यवाद
थँकू
हॅलो हॅलो